हॅलो हा बोला.
तुम्ही काय करताय?
काय नाही घरीच असतोय.
हाऊस वाईफ आहिसा काय?
हो घरीच असतोय. हो हो लग्न झालंय. ह्म तुम्ही काय करत्याय?
माझं पण लग्न झालंय मी पण हाऊस वाइफच आहे.
हा हा हा कुठं राहता तुम्ही?
हेच्यात सांगू तुम्हाला म्हणजे आपण पत्ता नाव तेन का नावतेन सांगायचं. खरं पत्ता तेनं कोणता सांगायच्या नाही आहं.
हा हा
म्हणजे तुमचं लोकेशन सांगायच नाही म्हणजे तुम्हाला माहित नाही म्हणून सांगाय लागलो म्हणजे कसं एक एक जणं विचारतात खरं आपण सांगायचं नाही.
हा हा हा हा हा ह हो हो आवरलं तुमचं?
माझं पण झालेय बघा कपडे ऊन्हात घालाय लागलोय पाऊस एक आहे.
हा हा हा इकडे पण आहे पाऊस.
मुलं तुम्हाला काय?
एक हाय मुलगी.
ह ह ह ह मला नाही अजून काय.
नाही का.
हम्म तर दोन वर्ष झाल्यात लग्नाला एकदा राहिलेलं खरं मिस कॅरेज झालं. त्याच्यावरती लगेच नाही चान्स घेतलेला. हम्म
हा कधी झालं तुमच लग्न?
दोन वर्ष झाल की.
दोन वर्ष झाली का, हा ह
दोन वर्ष झालं खरं आम्हीच म्हणजे चान्स घेतला नव्हता लवकर त्याच्यात राहिलं खरं भावं म्हणजे दीर वारले. त्याच्या ह्याच्यात ते हे झालं मिसकॅरीज झालं.
हा हा हा.
सहा महिने झालं तरी आंता म्हणले सहा महिन्याचा गॅप ठेवायचा आणि मगच घ्यायचं का तर आपल्यालाच त्रास होतोया परत ना.
हो हो आपल्याला त्रास होतय.
होय.
हा हा ते मिसकॅरेज झाल्यानंतर म्हणजे ते पिशवी वगैरे साफ करून घेतल्याय ना तुम्ही?
होय घेतल्याय की.
हा हा ते घ्यायलाच लागतय.
होय सगळं घेतल्याशिवाय काय सुद्धा नाही बगा. बाईचा जन्मच वाईट हाय.
नाही मग दुसरं जर पिशवी साफ करून घेतली नसेल तर दुसरं ज राहिलं तर मग ते असं खराब वगैरे होतय आतमध्ये प्रेग्नेन्सी.
च्यात. मी मोठ्या दवाखान्यात आमच्या मिस्टरांनी दाखवलेलं त्यामुळे त्यांनी सगळच म्हणजे किलेरच केल्यात परत राहिला ना पण आता पण काय सांगितलंय म्हणजे थोडे दिवस थांबा म्हणजे परतना पण काय म्हणजे त्रास होणार नाय.
हा हा हा हा.
म्हणून सांगितल्यत.
हां हां हां असंय काय.
हम्म म्हणलं त्याच्या वाटणीचं एक त सहा महिना थांबलेलेच बरं नाय. परत ना त्रास होण्यापेक्षा आणि तसं व्हायला नको म्हणून गोळ्या चालूयता.
हा हा हा हा हा. जेवण वगैरे झालं का नाय? हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो! आवाज नाय येतय हॅलो! हॅलो!